बोलची रम तो आज काय स्पेशल
हच काय काय बोललो फोन करू या बरेच दिवस कॉल नाही केला तुला मग बोललो कॉल करूया होय. हम्म.
काय म्हणतो.
का काय म काय बोलतोय.
पाऊस बिऊस आहे की तकडं? मी बरा आहे.
हा पाऊस बीस हायरे, पाऊस भरपूर लागतोय.
होय.
हम्म, लय पाप लागतंय.
होय, मासे बिसे चालले असतील भरपूर?
होय, मासे बिसे तर भरपूर चाललेत. काय निस्ती रात्रीभर मासा पकडाय माणसं धावतयात, रा त्री, दिवसाची. होय.
होय.
हम्म, पण आमच्याकडे असे मोठे मासे नाही चडत. खवळी वगैरे न्हाय चढत. आम्ही पकडलं तरी, एक पिशी तरी भेटली. हा मळी अ पाातक्या वगैरे भेटतात ना त्या डोकरूळी, शेंगाळ्या. अशा भेटतात.
हा हा मळी मळी, मळी कशी आहे म्हणजे मळे मोठे असतील ना आता, पावसाच्या कवटावालं?
हा कवटावाले मोठे असतात मळे. हम्म. हम्म मळीच चांगले टेस्टीलापण आणि ते खायला चांगले तेलकट असतात ना.
हम्म.
हो, तेल तेलपण सुटतं, असं नंतर नंतर.
हा, तेल सुटते.
आमच्यातपण चढले आहेत, हो भरपूर. पण आमच्या इकडं जास्त पकडत राही नाही, त्यांना तेवढा ते चाण हे नाही.
होय काय?
हॅलो, हा ते कसे? नदी असते ना, माझं म्हणजे जेवढ्याक तेवढे सुरुवातीला जेवढे पकडतील तेवढे. नंतर मग काय बघित पण नाय त्याच्याकडे.
हा हा हा. आमच्याकड नाय आमच्याकडे लय नाद त्याचा लय. मासे पकडायला जायचे पाऊस लागला पहिला पाऊस की लगेच.
हुं.
हा, होय लगेच सुट् टत असेल नाही, कधी पाऊस लागतोय तिला.
हा असं. आवर जातंय माळाला कांडळ नाही आणि म्हणजे माणसं कशी आहेत, कधी फवारतात व्हळाला आणि कधी मासे पकडयला जाताय, असं हाय. हेना आणि घेऊन जातात.
हा हा, अय हा खवळ्या नाही का दडं तुमच्या, हा नदी नसेल मोठी आजूबाजूला.
न हा नदी नाही मोठी, आहे छोटसं व्हाळ आहे रे. त्या व्हाळातून कसे खवळी नाहीत येत वरती, एवढी नाहीत येत. हा. असं हाय.
होय.
त्याच्यामुळे हा, हिरव्या बिरव्या म्हणजे आ खेकडे आणि लय इकडे चढतात. खेकडे आणि पण भेटतात. होय. रात्रीचे पकडायला जातो.
व्हय.
होय होय, भरपूर आलत कि मग होय. भेटतात तर पहिल्या पावसाला इकडे जाम भेटतात रे. पण पहिले आमच्याकडे कसे, एकदा खाल्ल्याने की समाधान, नंतर जास्त बघित नाय त्यांच्याकडे. होय. जास्त बघित नाही ना. तर, एकदा खाल्लानी की बास त्यांना. पाच पूर्ण, पण हांणताणे एकदम असे दातं. ती भरपूर, दोन तीन दिवस खायला होतील असे आणत.
हा हा हा. हम्म आमच्याकडे पण आमच्याकडे आणलान ना. गोंतीभरून कि, कसं टाकी नाही तर कशामध्ये तरी सोडून ठेवतात मोठ्या टोपामध्ये आणि, टप असतो ना, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाला खायला घालायचा. कि राहतात भरपूर दिवस, दहा पंधरा दिवस राहतात तरी चांगल्या. पण एक एक दोन दोन दिवसां कसं, पाणी चेंज करायला लागतं त्याचं. तर ते व्यवस्थित राहतात त्या चांगल्या, नाहीतर मरतात एक एक मरते अशी होते.
होय. आणि मासेंची कोणते कोण, कोणते कोणते बोलास तुमच्याकडे.
माझी मळी असतात, शेंगाळ्या डोकऱेमसात. तो म्हणून असतो. तो एक तो असतात. आणि काय बाकी पातके, आपल्या छोटेवाल्या असतात त्या.
मग पाच त्या, मग तू घरीच ये घराया ना ये.
घऱ्या हाय. घऱ्या हायत पण ते आम्ही, अ चडणीच्या माशांना त्याला नाही टाकीत घऱ्या. जा नंतर, ता गणपतीचे टायमिंगला आणि तेव्हा असतं ना, तेव्हा पाणी कसं, तेव्हा मासे सगळे चडलेले असतात कोंडींनमध्ये असतात ना.
काय म्हणतो, बरा हायस नं. हा, मी पण बरांय.
होय निवांत बोलतो, काय म्हणतो.
हा म्हणजे ते, गणपतीच्या टाइमिंगला आणि ना. तेव्हा हां त्या, हा त्या सीजनला ना तेव्हा आम्ही म्हणजे,
काय बोलतो बोल.
गणपतीच्या त्या टायमिंगला ना, त्या सीझनला त्या. त्या सीझनला आम्ही, म्हणजे गाऱ्या टाकायला त्या सीझनला जातो. त्या टाइमिंगला असं,
होय.
होय. बोलत कोण होता.
अरे तो अग्री जातो आपला दादा, ज्या विचार रूमला होता बग.
हा हा हा.
तो भेटला आला. म्ह बरं आहेस काय.
हा हा हा, हम्म बाकी काय. तुमच्याकडे नसतील ना, तुमच्याकडे तुमच्याकडे मळणी जडतात काय नाही ना.
मळी खवडे तर, मोठे मोठे हाता एवढे असतात मोठे‌. व्हय ते घरी नि बेलेन पण, अरे तू घरी घेतली होतेस ते काय झालं मग.
घरी घेतली होती रे पण, ती कशी ती मोठी घरी तू दिलास. तोच न मला, ते मोठ ते घरी त्याला म्हणजे आमच्याडे खवडी नाही ना, ते त्या कडेला लागत नाही.
बारकी हवे, अरे पण बारकीत पण बॉक्स होता ना त्याच्यात. बारक्याचा पण बॉक्स होता ना
हा बारक्याचा नाही रे मोठेच होत
म बारगेचा जिल्हा होता कुठेतरी जिल्हा अस काय माहिित नाही हो
होय त्या हम्म म काय बोलतो
मग आमच्याकडे मोठ्या घर्या असतो त मी दिल्यांद ते आमच्याकडे वापरतो
हा मग तुमच्याकडे कसे मोठे मा मोठे मासे असतात ना त्यांना कशी त्या बऱ्या पडतात मोठ्या घऱ्या
होय
आमच्याकडे मोठ्या कडे काय करायचे खवळी पण नाही जड चढत आमच्या इकडे असं आहे त्यामुळे
ळ ते आता कस गोडे्याप खारेपणाचे ना कशी व्हाळ आहे ना आमचं त खारे पाण्याला जाऊन मिळतो गोडवा गोड मग तिकडन कशी गोड्या माश्याच्या आता पावसच सध्या इकडे चढत तसे म्हजे खारे मोठे मोठे भासे ते येतात अम
हम्म तेव्हा तुमच्याकडे मोठे असतात नाम च्या नाही एवढे वरती नाही आणि एक तर आमच्या वला खालती एक हादा म्हणयच तू कस त्या कोंडीला मोठे येत अर्ध म्हणून त्याच्यामुळे मा मोठे मोठे माणसे आहेत ना त्यांना वरतीचाायला नाही भेटत त्या हड्यामुळे
हां
हम्म हम्म हम्म असं आहे
आमच्याकडे आता सगळं पोहरं संध्याकाळ संध्याकाळ झाली रे झाली की आता तिकडेन त्या पूल असतो त्या पुलावर दान लावतो म्हणजे तो पूल असा आहे की नदीचं पाणी आ आणि व्हाळाच त्यां जमीळत असं मग तिकडे मोठे मोठे शेरवे मण काण बिनण ऐकलं असतील ना खारेपड्याचे तांबोत्सव म्हण हा ते येतात मग ते घरीला बिर लागतात मोठे काय मेहनत जास्त वेळ राहतो त्याला काय भेटत असं
होय हा तेच आहे जास्त वेळ पकडत रा आलास तररी जास्त वेळणार त काय हसत जाऊन आला असत काय भेटणार आहे ते तर आहेच
आणि मागे झाडी दिली ते भेटले की नाही तुला मासेे मी दिली होती ती बारकी
हाय तिच्या ती झाडी चांगली आहे तू दिलला ना ती झाडी ती झाडी चांगली आहे त्या जाडी ना माशी म्हणजे मळी बी ना चांगली त्या जााडीत भेटायचे एक नंबर म्हणजे ती झाडी चांगली एक पण म्हणजे मासा त्याच्यातून सुटायचा नाही असा एकदम जर छोटा असला ना मासा सुटायचा नाहीतर चांगले मळे असले ना बोटा बोटारे चांगले स भे आपण पातक्या पण शेंगाळा पण अशे सगळे भेटतात त्याच्यामध्ये
हो
एक नंबर जाली ती
होय हम् तेवढं सळवर वापर त्याला
हा आणि तुमच्याकडे पाघर युज पाघर युज करतात काय तुमच्याकडे पा
हा करतात रात्रीचे बॅटरीवर
हा मग ती पागरी नाही आहे रे माझ्याकडे ती पाठवून दिशील काय
बघतो, आता माझं जरा माझं सीझन चालू आहे नंतरला देतो तुला. दोन तीन दिवसांनी देतो. आता कशी अमवशा येईल ना, त्यामुळे आम्हाला ते नदी चे नदीचे म्हणजे सांगली तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मोठ्या नदीचे मासे येतात ना, हा. त्यामुळं मग तो लागतोय. त्यामुळे तेवढे तीस लाख येऊन नंतर घेऊन जा.
हा हा, पण ते म्हणजे विकत नाही भेटण्यासारखे काय, म्हणजे हाच ह हा सीझन गेला
हा सीझन काय अडकता काय, पुढच्या वर्षी देतो नवीन बघून.
सीझन म्हणजे तसं नाही रे, आता हे दोन तीन दिवस जर मासे चढायचं टायमिंग गेला ना, तर मग काही पागरी घेऊन काय फायदा नाही. आत्ता जर भेटली तर, मला या एक एक दोन दिवसात विकत भेटतील का?
विकत बघाय लागत, मुश्किल आहे सीझनच्या अगोदर सांगायला लागतं त्याला. तर विचारतो कसला तर विचारतो
हा विचार कसं मग
हम्म्
कारण काय कसंय, हा सीझन गेला की मग काय फायदा नाही मग डायरेक्ट पुुढल्या वर्षी, त्या सीझनला असा आहे हा.
असयं. त्या तुमच्याकडे खोईनी बिणी पण लागत असतील ना त्या, खोईनी
त्या माश्यांचा हे नाही जास्त शोक नाही. कोळ्या अरे खारे माशांचे, ते कुर्ल्यांचे घळ म्हण ते मोठ हे म्हणत तू कांदा कशी सोडतं, तसं मोठं आमच हे असतं रे आम्ही त्याला कांडा नाही म्हणत, काय भुस्सा म्हणून असं म्हणत ते मोठं असतं, ते नदीत सोडतो.
हा हा हा, हा. त्याच्यामध्ये काय भेटतं माशे भेटतात, की कुर्ल्या?
हा माशे, मग कुर्ली पण लागली तर फाडून टाकत सगळं.
हा हा हा हा.
मासे भेटतात चांगले, हे म्हन काढे म्हण तो पाले उंचवली
हम्म
असे लागतात म
हम्म, मग बाकी काय?
मग किती, देवेंद्र आला वाटत आज आपला, स्नॅप बघितलं ते.
देवरा आलाय?
आज आला ना हॉस्टेल ला?
काय माहिती? तुला माहिती आला काय, म मी कुठं आहे तुला नाही माहिती, मी घरी गेलोय.
कधी? सकाळी तर दिसला होतास.
अरे सकाळी गेले सकाळी हो तो, नंतर दुपारी घरी आलोय, दुपारी घरी आलोय.
अर्जेंट
हा अर्जेंट कॉल आला.
हम
हम्म असं, हम्, बाकी ठीक ना?
हम्म ठीक. चालतंय, चालेल चल मग.
हा चालेलेवतो ना चालेल हा चालेल स
ते बघतो तुला देतो करून पागल्याच
हा हा बघ आणि मग सांग मला कसं काय ते उद्याच सांग सीझन गेला तर नंतर मग काय करून काही फायदा नाही ते हम्म हा
सांगतो सांगतू
चालेल चालेल
आच
हम्म हा सर हा ते